हॅलो
बोल की काय करायलास.
काय बसले बघ.
काय नाय बघ जेवालोय.
हम्म लवकर जेवायलास.
होय. तर मगाशी क्लास मधून आलोय पंधरा मिनिट झाले. का मग घराच
काय केलंयसा म जेवायला?
जेवायला मम्मी करून गेल्या,, मी काय करू?
काय केलय खरं,,, मम्मीनेच काय केल्या?
असच ते डाळीची उसळं चपाती, साधीच की. साधी माणसं आहे ना आम्ही,,, हा म्हणल्याव साधचं असणार.
होय काय, बर बर. मग, डबा घेऊन जायेत नाहिसा?
आऽ
डबा घेऊन जाईत नाही सा.
नाही बाई, डबा कुठं वेळ कुठं असतो तेवा तिथं डबा खायला.
हम्म.
आणि सकाळी गेलं दहा वाजता गेलं तर दोन वाजता यायचं असतय, आता सवय लागल्या दोनला जेवायची.
हम्म हम्म.
त्यामुळं काय वाटत नाही आता.
होय. आता ह्या कॉलेजच्या पुढचे सगळे जंक फूड सगळं बंद होणार आहेत ना आता.
आऽ
कॉलेजच्या समोर शाळेच्या समोर जे काय दुकानं हाय जंक फुडची,, ते आता सगळं बंद होणाराय. हम्म.
सगळं सगळ बंद करणार आहेत आणि बाकीच काय करत्यात काय माहित.
काय आता ठेवत्यात काय माहित,, सगळं बंद करणार हायत. काय आता डबं आणायचीत,,, डबा आण
ते खरे सारखं, बा बाहेरच खाऊन सवय होत्या काय?
खाय आता बाहेरची खाऊन तुम्हाला सवय झाल्या नाही.
हा ह
म्हणून तर ते बंद करायला लागलेत,, पोरं निसता बाहेरचच खायला पायजे,, पित्त
आमाला तर, मला तर असं पूर्ण सवय झालंय की बाहेरच जे करायचं आणि ते इव्हेंट ला जाऊन तरं असं, चांगलं चांगलं खाऊन सवय झालय.
हम्म.
ह तिथे इव्हेंट ला गेऊ ना का नाही ते बघ जे बघितलं नाही ते पण आसतय तिथं काय काय खायाला. मारवाडींच्या इथं असतात ना इवेंट. त्यामुळं. त्यच्यात पण चांगलं असतय बाई सगळं. पूर्ण सगळं हाय लेव्हलचा अस्तात, ओलड मुंबईचा आईस्क्रीम मागवत्यात जीऊन झाल्यावर.
होय, चांगलं असतय त्यांच,, लग्नं त्यांची लग्नं तर कसली मुठ्ठी अस्तात बघाय पायजेस.
होय. तिथं नुसतं, एक तासाच पेमेंट हजार हुतय.
म
पैसे मागते सगळ त्यांचं लग्न आणि जास्त असते नाही मणाय गेलं तर वीस पंचवीस लाखापर्यंत जाते
हो रोटी लागली असतीआता खायला तरी किती प्रकार कर केलेला असत की नाही
हा माझा एक मित्र आहे मारवाडी
हम्म
तिया दिदीचं लग्न झालं परवा
होय
होय तरी पेमेंट नाही म्हणाय गेले त्यांनी वीस हजार वीस लाख पर्यंत काहीतरी घेतल होत वीस लाख पर्यंत गेल्या सगळं खाण खाण पिण सगळं धरून बैजेट त्यांचं
मग आपल्यात तेवढ नसतोय
हा
त्यांचे फूड्स जास्त असतात वेगवेगळे त्यांचे प्रकार आपला ते एक दोन अॅड पण तेवढे तेेवणच हे
हाा त्यांच्या फक्त सिस्टीम असतं तेवढ
हम्म ते आपल्याना आवडत नाही ते पप्पी मी
हा
सिस्टीम ते बप्पे सिस्टीम आपल्याला आवडत नाही म्हणलं
होय आणि ते बप्पे सिस्टमला कस कामगार असं एका ठिकाणीच असतात आणि आपल्याला जे पाहिजे असते कणी उठायच आणि परत घेऊन यायचं
होय
करते ती गेल्यावर खावतात परत आणि पर
हम्म
ऑलरेडी नंबर असते नंबर नाही आम् आणिपर्ंत नंबर
होय आपल्याकडं भारी असते गरे
होय बरोबर आहे एका ठिकाणी बस
बोल बर हम् ताट वाढलेले असतात जेवायचं मागल तेवढे देतात
हा पाहिजे तेवडे घ्यायच बसून खायचं
आपल्या सोई भारि हे त
हा
आ काय केलास का नाही मग स्पेशल काय केलंयस का नाही
स्पेशल आता काय करू आता काय कळणाचं मला
का
फ्लावर आहे बघ फ्लाॉवर त्याच स्पेशल काय करायचं मला काहीच कळाणा
फ्लावरच काय आता फ्लावर कोबी
फ्लॉवर आहे अंडी आहेत बघ घरात
अंडी मग ब्रेड आहे त बघ ब्रेड एक आण जा दहा रुपयेचा दहा पंधरा रुपयेचा
खाल्लोय मी
आ
खाल्लय ते मी आणि ते एवढं ऑइली मला आवडत नाही ग ते
होय काय
होय
मग काय खातोस पीठ खातोस
ह पीठ कोरड होते ते पीठ
अ ऑईली नको कोरड नको पिठात बुडवून तर खा
हा
ऑईली खाली की असं मला असं हे होत
मग बाहेरच काय ऑईली नसतय काय
हा तेवढं नसते ते
हम्म मग आपण पण तेवढंच प्रमाणात करायचं आपण कशाला जास्त ऑइली करायचं
नाही म्हटलं तर जास्त होतेच ओईली
मग कर अंडी अंडी ब्रेड करून खा
हा
मी तर किती दिवस झाला खाल्लेलं नाही ते अंडी नाही चिकन नाही
तुझ्याघरी चालत नाही ना
आमच्या घरी नाही चालंत
ह
काका बाहेर का म्हणतात तर मला खाऊ वाटत नाही काकांच्या समोर नको वाटते खायला
हा
कोणतर आणि खाणारा माणूस असता तर मग ते बरं वाटतय रे
हा हिकडे ये कि करूया कि चिकन चिकन करूया की हिकडे ये की
हो येतो तिथं पाऊस जरा कमी होऊ दे दोन दिवस येतो राहायला
हा ये की
अक्काला एक दोन दिवस सुट्ट्या घ्यायला लावायच्या
चालते की सगळे या तू मावशी मम्मी पण मम्मीला पण बोलवा
ह म
कुठेतरी बाहेर जरास स्पेशल काहीतरी करा करायच बिर्याणी कायतरी
हां मी व्हेज बिर्याणी करतोय बघ मावशीने सांगितल ल्या मला रेसिपी व्हेज बिर्याणीची
व्हेज मला आवडत नाही नॉनव्हेजच आवडत
मला नाही नॉनव्हेज आवडत एवढं
नॉनव्हेज वालीच भारी वाटत्यात
बिर्याणीतलं मला ते फोड वगैरे आवडत नाही चिकनची
हा!
काढून ठेवतोय. म!
व्हेज वेज वेज मध्ये रावा ना व्हेज अ आवडते ना तुला आता.
ऊ! शक्यतो मला जास्त असं हे नाही. आता ह्याच्या आधी तुम्ही कधी खाल्लेलं नाय, असताना कधी खाल्ल नाही, आता नाही तर जरा जरा थोडी थोडी. चव येत्या करे असं मन मन भरून असं काही नाही, खाऊ खायलाच पाहिजे
असं कधीतरी खाल्या तरी चांगल असतय ते.
हं! आता हेज्या आधी तर मी कुठं खायीत हुतो.
आनी आत्ता जरा जरा खाऊ वाटतय.
हं खरं मिळत नाही आता खायांला.
हू! म-मिळतय खा म्हणत्यात काका, खरं ते काकांच्या पुढं नको वाटतय खायाला.
हा!
ह!
होय तू नॉनव्हेज खाय तेनी व्हेज खात्या अ हा चालल बरोबर हे बरोबर.
कोणाला वाटलं चुकलं काय मी बोला त.
राहणार आहे संध्याकाळी जाणार आहे ग आम्ही.
हा!
जेवायला?
मी पण लय दिवस झालो बाहेर कधी जेवाया गेलो नाही.
आमच हाय सारखं बाहेर जेवायला.
ते इव्हेंटच्या नादाने मी तेवढंच असतोय बाहेर.
हूं!
नाहीतर कधी.
जेवायला बाहेर आहे आम्ही सारखं खरं न हेच आहे ना व्हेजच की.
हा!
कार व्हेज ह्याच्या आधी मी कधी हॉटेल ना खाल्लं नाही पण छान आहेत हॉटेल मधन व्हेज जेवण छान करतात.
होयं ते चांगले असत्यात बाहेर असे मसाले बीसाले वेगळे वापरता ना ते.
हा! हेच्या आधी कसं व्हेज, नॉन व्हेज खायला गेलं की थोडं थोडं घ्यायचं ना ताटातन आम्ही.
हा!
त्याच्यामुळ व्हेज कधी खाल्लं नाही बाहेर. नॉनव्हेजच पांढरा रस्सा हेच खायत होतो.
पांढरा रस्सा खायचा नसतोय, प्यायचा असतोय.
प्यायचा असतोयं हा हेच पीत होतो ना. आता आता कस बाहेर व्हेज खायला लागलोय त्यान ते. चांंगलं वाटतया.
हा
छान करत्यात व्हेज जेवण पण हॉटेलला
होय भारी असतय अक्का मसुरा खायचा
मला नाही बाबा अख्खा मसुरा मी केलता बघ परवा सेम हॉटेल टाईप सगळ अख्का मसुरा
हा
अख्खा मसुरा्याची ती पुढे असते का त्यांची अख्खा मसुरा कोल्हापूर म्हणून तेच हे केलत बघ
हा फोन आलाय का
हा होय फोन आलाता ना केला कट केला ह ते केलत मी परवा अख्खा मसुरा भिजवल्याला कुक्कर ला म्हणजे शिजवून घेतलं होतं
हा
आ नंत तर न काय केलं सगळा मसाला इकडं भाजून घेतलं काय अ बेसन घातलेलं मसाला आपलं खोबरं जिरां मोहरी काही घ्यायचं नाही
हा हा
फक्त काय बेसन घ्यायचं बेसनच हे करायच फोडणीत टाकायचं होय बेसनचं वापरतात तिने जी गिरवी करतात ना ते बेसन घालतात त्यात त्याने आपल्यासारखं असं चिकनला वापर त्याला मसाला घेत नाहीत
हां असच होत ते चालते चालते पुढच्या वेळेस सांग मला